आवाज येतोय काय जे जेवण वगैरे झाले काय.
तुम्ही
अ आमचं पण झालंत आता हा.
तेच कि पाऊस आहे का तिकडे काय नाही आवरलं आता हा ह. इकडे पडलाय भरपूर आत्ताच घे बारीक आहे. अजून चालू.
हा आता गरमी गरमी कमी झाल्यास चल आता म
हा एक पाच मिनिटात म्हणजे अस. गारगार झालय पूर्ण.
हा हा तिथ लय गरम होतय असं. थांबाव वाटत नाही रूममध्ये. असं बाहेरच पळायच
हा हा आता येल कड हळूहळ ती इकंडे सरकेल पाऊस.
हा हा ते आता पावसाचे दिवस आहे त. सगळी पावसाची वाट बघ, पावसाची वाट बघायला लागलीत सगळीकडे
पावसाळाच आहे ना? तर पावसाळा उन्हाळा- एक झालंच-
होय होय. ह्या वर्षी जास्त पाऊस नाहीय वाटत?
गेले वर्षी एप्रिल पासून चालू होत ना ते? बंदच नाही, दिवाळीपर्यंत चालूच- दिवाळी झाली तरी बी चालूच होता.
हो -या वर्षी अजून- जून चालू झाला तरी, यायला नाही अजून-
हा- तेच- या वेळेस जरा लेट आहे पाऊस. बघू नंतर मध्ये पडेल. ते काय पावसाच निसर्गाचं काय सांगता येत नाही. निसर्ग कसा- ठेवल तसं राहाला पाहिजे-
हम्मम्.
हा. जेवला नाही आजून?
नाही, आत्ता जेवायच. ते अजून बाकीचे यायचेत. सगळे-
हा हा. काय म्हणते? माझ- काय बनवलय?
आज डाळीचे आमटी केलिये, भात केलय, भाकरी आणि- मटकी आणि बटाटा भाजी केली.
हा हा हा. मिक्स भाजी. हम्म- काय तू, रोज काय काय वेगवेगळे- करायचं अस-
भाजींचाच कंटाळ आलाय काय करायचं काय नाही ते.
एकाला एक आवडतेय काय बनवायचं मग.
आता सकाळी गवारी केलेली. ते मिस्टरांना नाही आवडायला.
आवडत नाही.
आत्ता घेऊन येतील.
अरे बापरे मग, मग गावारे आवडत मग त्यांना वेगळं. करून द्यायचं मग.
म्हंटलं आता लई दिवस आणायलाच नव्हती म्हंटल. म्हटलं आणून बघूया खाल्ल तर.
हा हा, हम्म हा इतक्या वर्षात बदल आणि आता कस बदललेलं हे पण आहे ना बर आमच्यात पण तसंच. एकाला मेथीची भाजी आवडत नाही, एकाला शेपूची आवडत नाही एकाला कडधान्य आवडत नाही प्रत्येक घरी आहेच ते
मार्केटमध्ये तेवढ्या भाज्या तरी पाहिजे
हा कुठले आता वेग-वेगळे ज्या आवडीच्या एक, दोन भाज्या असणार त्याच-त्याच सारखं कोण खाणार?
आणि ते आपल्याला पण खाऊ वाटत नाही ना सारखं सारखं तेच तेच हम आता शिमला आवडते आम्हाला शिमला आवडत नाही तरी पण
हा मग तेन ते आपणच काय सगळ आपल्या आवडीचं काही करत नाही ना आपण हा त्यांना आवडते तर करुया त्यातंन हे हून असं
मग म्हणूनच गवार मला आवडते म्हणून आणलेली
हा हा पण कुठलं काय, ह ह, हा ते होतय तस आता काय त्यांच्या मूडवर आपण हे करायचं असं होतंय.
होय.
हम्म
बाकी काय आणि तुमच्याकडे कस. कसल्या भाज्या आहेत आता.
आ बाजारातल्याच की. बाजारात काय येतील त्या आणायच्या.
हम्म हम्म
आज काही शुक्रवारचा बाजार असतोय आमचा आठवड्यात. जा.
हा हा.
हम्म म आठ दिवसात. च एकद सगळ आठवड्यात. च भरून ठेवोय आम्ही एकाद दिवशी मग काय जर काय लागलं तर काम ते मार्केटमधून येत. तर म घ्या तब आज केलेलं राहते. फ्रिजला थोडे थोड. पालेभाज्या आधी करतो. पटक पण आणि जे शेंगा वगैरे असते ते थोडं थोडं करायचं. सकाळ संध्या भाजी लागतेच ना भाजीला काही
होय. आता पावसात पण भाज्याच
हा पालेभाज्या वगैरे मिळ त्यात इकड न भाज्या स्वस्त होतील. पालेभाज्या आता कोथिंबीर वगैरे स्वस्त झाले.
होय हम्म टोमॅटो महागलात आता.
होय. कांबरत काही लोक खायची ते सोडतात.
टोमॅटो तर लागतोयेच ना,
हम्म.
अ हम्म.
थोड हे लागतेत आर्ध्या तरी पाहिजेच ना भाजीत. सवय झालं ती.
हम्म.
हम्म हम्म. हे त पावसामुळे जर गार असं वाट काय लागले. छान वाटल बाहेर. बाहेरच बसले जरा. जेऊन झाल्यावर
हा हा आमच्या इकडे गरमी आहे एवढी, अ ते जेवण पण करताना घाम गळाय लागलाय केसात.
आहा नाही ते गरम्यात पाऊस जरा पडेल घ्या, तिकड एवढं गरम झालं म्हंटल्यावर. पाऊस येईल तिकडे पण, कसं जेवढी उष्णता वाढेल तेवढा पाऊस पण पडतोय. आता एवढा एक अर्धा तासच पडला पण असं गार
आणि भरपूर दिवस झाले पाऊस सद्या दिवसात
हा, पाऊस नाही असं झालंय. हं थोडं थोडं तर पडायला पाहिजे ना. आता परवा पासून मृग नक्षत्र म्हणजे मी मृग म्हणतात ते. नक्षत्र चालू होतय, आता रोहिणी नक्षत्र चालू आहे.
हम्म.
म्हणजे रोहिणीला पाऊसच नाही असं पकडायचं.
ते मध्ये जरा पडला गावी. तेवढंच. हम्म
जास्त नाहीच पाऊस या वर्षी
बघू पण मध्ये पडेल पण ते काय सांगता येत नाही पावसाच एकदा चालू झाला की चालूच.
हो एकदम मो मोठा, पडायला लागला की मग काय सगळ माणसांना कामावर पण जायचं नाही, कुठच जायचं नाही घरीच बसायच जायच. होय होय
हा ही भाकरी बनवल की चपाती.
हॅलो काय?
चपाती बनवलं का भाकरी म्हटलं.
भाकरी. कधीतरी चपाती बनवतोय जास्त भाकरीच अस
हा हा नाचणीची बनविता का?
हा नाचण्याची, ज्वारीची
हा हा नाचण्याचे कसं म्हणजे गरम पाणी घ्यावं लागतं ग त्याला, चिकट येण्यासाठी.
हो हो गरम पाणी घालावं लागते.
हम्म चांगल्या होत असतील त्या पण.
होय चांगलं आहे तर म्हणजे ते अं उन्हाळ्यात खाण्यासाठी चांगले आहे नाचण.
हा. हा.
उष्णतेसाठी चांगलं आहे.
हा हा.
आणि शुगर वगैरे अस
होय चांगले फळ त्याच्यात कॅल्शियम वगैरे असतय त्यामुळं.
त्याच्या आंबिले वगैरे करून देतात की,
अ ना नाचणीची
हो.
हा हा.
होय चांगला लागते पौष्टिक ते ते ना
हम्म हम्. ते उन्हाातच पेत असतील ना जास्त उन्हाळ्यात कसं जरा सगळ्यांना. थंडा हो देणार. ते बराय स्प्राईट तेन पिण्यापेक्षा
होय आणि बाहेर कस म्हणजे असं नाचणे हॉटेलमध्ये ते नाच. म्हणजे म्हणजे मग जास्त
हा मागणी डिमांड जास्त असेल ना. आपलेला.
हो. भरपूर आणि नाचण्याची भाकरी ते ते पण विकत घेतात. एकेकांच्या घरी करत नाहीत ना.
हा हा नाही ते तिथं कोणाला जमतंय बा घरी कुणाला नाही असं पण होतय. त्यामुळे ते खाणाऱ्या ज्यांना आवडते ती. बाहेरूनच घेऊन खात असतील. ती नाचणे पौष्टिक ती कसाय नाचणी सत्व म्हणा लहान मुलांसाठी वगैरे
हो हो लहान मुलांना पण घालतात का ते
पौष्टिक असतय ना हा आता लहानपणी आम्ही खात होतो पण आता घरी कोण खात नाही म्हणून
हा हा
आता आमच्या गावी खातो होतो आम्ही लहान असताना आम्ही
आमच्या गावी आता ते नाचण्याचेच भाकरीे असतात कधीतरी ज्वारीची करतात.
हा हा हा गावी बहुतेक करून नाचण्याचेच खातात लोक
ते घरी खातात ते नाचणीची पण आता माणसं कामाला घेतली ना म ते माणसं खायला बघत नाहीत शेतात ह मग त्यांच्या पुरते फक्त ज्वारीच होय दुपारी पर्यंत कडक होतय. चामट
हम्म हम्म नाही होय ते शेतात जरा आणि उन्् हण वगैरे चिवट होत असेल
होय हम्म् मग ज्वारी आणि तांदूळ मिक्स करून
हा भाकरी पांढरी भाकरी अस तांदळाची पण बनवतात ना भाकरी हम तांदळाच्याला पाणी घ्यायचं गरम काही नाही.
त्याला पण गरम पाणीच घ्यायला लागतय
हा हा आणि मक्याची पण बनवतात का? मक्याच्या पिठाची
ते काय माहित नाही हो कधी मी केली नाहीय ती
हा हा हा हे अस कुठं तर अ कि मक्याच्या पिठाची पण बनवतात म्हणून
हा हा हा असेल बनवत बनवतच ते आता हिची पण ना उपवासाला भात बनवतात की वरी ची आणि
हा भगरची हा व भगर आणि ते शाबुदाना मिक्स करून, बाजरीची पण बनवतता इकड सोलापूर साईड ला वगैरे बाजरीची जास्त असते.
कोणती
बाजरीची भाकरी.
हो हो बाजरीेची. पण बनवतात ते
पण थंडीत वगैरे खायला चांगल आहेत. उष्ण असते ना
हो हो ते अ काय ते पंधरा जानेवारीला काय मकर संक्रांत असते.
हा संक्रांत
अ संक्रांतीला त्या भाकरी भाकरी बनवतात.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी करतात ते.
हो हो.
हम्म नाही छान लागते ते चवीला असते ते भाकरीे.
चालेल. तुम्हाला करते कॉल म हा हा ठेवा.